हा, बोला की
आवाज येत काय
हो इथ आू शतो
हा काय करायलायचा हॅलो हॅलो हॅलो
ब
काय करायलायचं ह म्हटलं
अ आवरी हे काय होरायचंच चाललंय
हा हा तुमचा आवाज जर अस हेवा ला आला
हरकतते का
हा हो
येते का व्यस्थित ते, आवाज
हा आता येतोय गजर म्हणजेस लांब लांब हा, दूर दूर आवाज कसा येतो ना तसं या लागला
हा ते कोड घातलेत ना कांदात
हां हां चहा पलासा
नाही आता करायचं की चहा करायचं
हा हा
तुमचा तुमचा, झाला चहा
हा आताय झालं आणि काय पोहसेल तर
सुबत त घारी पण आभाव आहे
हा आता आमच्यात पोसा येतं.
अ हॅलो.
हा.
तुमचा आवाज आता लांब चाललाय कोड घातला सगळ्या कानात
हजे खा खयला.
ना आवाज येत नाहीये म्हणजे असं एकदम एकदम स्लो, आवाज तुम्ही काय बोलेयला ऐकायला येत नाहीये.
होय का म रेंचा प्रॉब्लेम येत का येते आवाज आता
हा आता आलाला.
हा ते
हा म्हणजे थोडं येते थोडं येत ना म्हणजे, आवाज कट कट यालालाय.
हा हा.
हा आणि काय सकाळपासून बिझी आहे वाटतं.
तर माणूस ना नाही मला आज सगळ्याला उशीरच झाला कामाला
हा हा मी तेच म्हंटलं मेसेज केलाय तु म्हणना.
मेसेज तुमचा आला मग तेच लाज खूप उशीर झाला मला सगळ्यांना नाही तर रोज लवकर, आवरून न होतं माझं.
हो सकाळी लवकर तुमच रोज आवडतें.
हो तुमच मुला आली का तुरी
नाही पाच आता पाच सव्वा पाच वाजता येतात.
हो का?
हा आमचा तर आता आठ दिवस पाऊस नव्हत आज सकाळपासून पाऊस चालू झालाय.
होय.
हम्म.
हम हम.
आणि काय?
पाऊस इकडं नाही बघ बारीक येत पाौस
हा हा आता इथ खूप मोठा पाऊस झा रालाय. ते आता चार पाच दिवस पाऊस नव्हता तर अ जसत सगळं वाळ वाळ झालं होत चिक्खल झालत नाहीत माग
गरम पण खूपत होतो.
हा होय.
घड होत पतालंच.
हा.
हॅलो.
हा बोला की
श्टीचं काय प्लॅनिंग
सुट्टीचं काय नाही आता सुट्टीचं आता काय बघायला पाहिजे विचारायला पाहिजे हा हा अजून तर काय प्लॅनिंग केलं नाही. तुम्ही काय हा. तुम्ही काय प्लनिंग केलाय का?
शनवार आहे मागच कुठं जात नाहीय जवळपास
जवळपास म्हणजे त्यांचं कसं पहिला अ. रविवार त्यांना सुट्टी मिळत होत आता क झालं माहितीय काय रविवार त्यांना सुट्टी मिळत. नाही बाहेर ज काम असते मग भेट ऊन यायच्या असत्या वसुलेले जायच्या असत्या मग ते त्यांना सुट्टी मिळत नाही मग मिळालं तरी पण कितीला मिळते. संध्याकाळी चार नंतर न मिळते. मग चार मध्ये जायचं कधी हा हा मध्ये ते कंटाळा पण येतंय आणि चार नंतर जायचं किती यायचं किती? ते होत नाही ते मग तेवढंच एखाद्या वेळेस म हा तसं येतो आम्ही महालक्ष्मीला इकड रंकाळयला ते ना आम्ही जाऊन येतो.
हा.
पण ते कस जर असं अ संध्याकाळी म्हटलं की चारच्या म्हणजे स उऊंच कमी झाल्यानंतर जर गेलं ना तर छान वाट. म्हणजे सगळ पूर्ण करूनच येतो ना मी महालक्ष्मी रंकाळा सगळ फिरून येताना आ् जे करून यायला बर पड मगात त्या वेळ झाला ना मग
हा.
रात्री यायला वेळ होते मग हे ना हे ना दिवसभर ते काम करून क त्यात मग नाही होय हा असं होतय ते
काय करायचं?
ते कसं गाडीवरच आहे ना फिरण टू व्हीलरवर
हो उन्हाळ्यासाठी कुठे गेला सुट्टिला तुम्ही?
सुटली ह वेळेस कुठून नाही अकलकोटला जाऊन आले.
हां.
आणि अ इथ वॉटर पार्क आहे तिथं जाऊन माहेरी गेली होती कि माहेरी किती चार दिवस
हो सर.
चार दिवस जायला जास्त मजायला मिळत नाही माहेरी
हो का छानसवजीला
इ जा झालकुटुबी आले नाही.
तुमच्या इथलं वॉटर पार्क छान आहे कोल्हापूरच खूप ऐकूनय.
हा. मी तर नवीन निघालेलं. हा मदत नवीन म्हणत तर पण एक पाच सहा महिने झालं निघून म आता नवीनच सध्या चालू होतं म्हणून बघायचं म्हटलं पण गेलं पण एवढं असं मला काय? खच वाटलं नाही ते म्हणजे उगचच पैसे वाया गेल्यासारखं असं वाटलं. पण असं स्वच्छता ते असं. काही नव्हतं मग दुसरं होतं ना मग ते जाऊन आल्यानंतर नामा तिथली माहिती कळाली. कि हथ चांगलं आहे हथ जायचं होत असं तस म्हणून मग हे माझे अ ननंद. परत सासूच्या हे सॉरी हे. सासऱ्यांच्या बहिणीच्या मुलीतून आले होते ना.
हा.
हा मग सगळी एक दिवशी मग ट्रीप त्यांनी काढलं मग बाहेर जायचं म्हणतो ते म्हण ते सगळं नंतर ट्र्रीपला जाऊन आल्यानंतर समजलं की तिथं चिककूचा बाग म्हणून आहे.
बरं.
तिथं छान होतं तुम्ही पैसे वाया घालून आलासा असं तसं बोलले. म्हंटलं तर नेक्स्ट टाम बघाला येतय म्हंटलं.
ह. हम.
म्हणजे ते कस स्विमिंगमध्येध्ये जायचं म्हण. म्हटलं ना तर ते पाणी स्वच्छ पाहिजे स्वच्छ होत पण ते कसं? खूप गर्दी होती ना त्या गर्दी मुळ ते हे झालं नाही ते.
ते कोल्हापूररला आहे होय. जुन काहीतरी बघा ते खूप छान आहे वॉटर पार्क मी ऐकून ये थोडं. कोल्हापूरपसून बाहेर आहे का कशाईडण्या साई तरीच
हो नाव काय माहती आहे का.
नाव नाही माहिती मला. पण खूप जण जातत आवतीथ वॉटर पार्कला मोगठाही म्हणतात ते
हा हा. आम्ही आता गेलो होत ना ते कागल तिथं आलं कागलच्या तिथं आहे ना ज म्हणजे. नवीनच निघाल आता पाच सहा महिन्यात
हा हा.
हा मग ते नरसगा वाडीना म्हणून आहे. तिथं नवीन निघालेय अ
का?
हा ते छान आहे चिकूचा बगीचा आहे सकाळी जर तुम्ही एकदा आत गेला सां एंट्री करून. तर त्यांनी हातात बेल्ट देतात तेे ते घेऊन जायच आत पैसे सगळं भरायचं आणि आत एंट्रिक केली रा तर छान अस बगीचा सारखं आहे नाश्ता देतात. मग आपले क जे जे कोण चेंज करणार चेंज करतात नाही तर. आहे ते. मग नाश्ता करायचं जरा पासून तिकडं तिकडं बगीच्यात आहे फोटो बिटो जण काढायचां आहे. सगळं झालं की. मग थोड्या वेळेस मुलास लहान मुलास भूक लागली अस तर मग थोडी नाश्ता. भजी मिसळ हे तर नाही मग दुपार. दुपारचं जेवण संध्याकाळी सात वाजेपर्यंत आहे.
होय.
स् हा स्विमिंग पूल त्यां सगळं आहे वॉटर म्हणजे असं छान आहे बस. बगीचासारखा आहे परत झोपाळा आहे. लहान मुलांसाठी खेळ खेळायचे सगळं आहे.
होय का.
हा आणि परत सगळं झालं केलं की अ म्हणजे आपण. खेळून करून आलं म्हणून दुपारी पाच मिन गे बसतात करतात म्हणून तिथं अस जादूसाठी ठेवलेलं आहे.
बर.
म्हणजे ते हा जादूचे ते स दाखवायला म्हणून येतात. परत सगळे असं बसतात करतात तर नाश्ता त्यांण ठेवलेला आहे आइस्क्रीम ठेवले ज्यूस ठेवले. म्हणजे एकदा तुम्ही जे पैसे भरला स. हजार रुपये तर तुम्ही स ह.
त्याला किपिक स्थिती आहे.
हजार रुपये.
होोल का.
हा मग संध्याकाळी. मग स ते झालंच दुपारचं जेवण प झालं दुपार जेवण पण चांगलं आहे. स्वीट असते हा स्वीट म्हणजे रोज. कातरी वेगवेगळ स्वीट आहे परत पापड. चपाती ज्यांना पाहिजे चपाती पुरी पाहिजे त्यांना पुरी भाजी. हे सगळं आहे परत सगळं झाल्यानंतर ना आणि परत आइस्क्रीम आहे ज्यूस आहे. परत झाल्यानंतर न. आणि ज्यांना, ते सगळं खेळून झाल्यानंतर दमून आलेलं असत्यात, मुलास्नी हातांना टॅटू काढायचा च मेहंदी काढायचं.
अगो बाई, चांगलंय की.
हा हे सगळं आहे, हा हे सगळं आहे, सगळं झाल्यानंतर न फोटो तेन काढण्यासाठी हेच, म्हणजे मुलास्नी पण तिथं कसं लहान मुलास्नी अं ते झुला असतोय त्यात चढायचं-उतरायचं. ते आहे ना, त्याला जर तिकीट आहे वाटतं, हा हा.
ऍक्टिव्हिटी भर
मग ते कसं मुलास्नि, हा हो हो बरोबरए मग आमचे कसं लहान मुलं नव्ह ते त्या भागाला तिथे गेलेच नाहीत. हॅलो!
बरोबर.
आवाज येतोय काय? हॅलो! हॅलो! हॅलो! हॅलो!
हॅलो! आवाज येते का?
हा आवाज येतो, माझा येतोय काय?
हा येते येते आवाज.
हा भरपूर आहे, कारण आमच्यासोबत होते ना, हा हो आहेत.
भरपूर आहे, म्हणजे मुलांना करमुन जातय.
हा हा हो, छान आहे खरं. आणि संध्या काळी ते मग मेहंदी तेन काढले कि मग, संध्याकाळी त्यांनी सांगतात. आता सगळं बंद झालंय म्हणून. खरं एकदा आत एंट्री म्हणजे, बरोबर व्यवस्थित लव लवकर जायला पाहिजे, नंतरन जाऊन काय उपयोग नाही. दहा अकराला कायतरी चालू होतय.
हा
हा म एकदा गेट बंद झालं की मग तिकीट मिळत नाही काही नाही, मग नंतर नाही एखांद्या वेळेस जर तिकीट मिळालं पण आ गोदरचे जे काय असते अकरा नंतरचं, ते जादू वगैरे बघायला मिळत नाही. नाश्ता सकाळचा जातो, चहा चहा असते, आइस्क्रीम असते, ज्यूस असते, हे आपल्याला मिळत नाही ना.
बरोबर आहे.
हा मग टायमिंगला जे आहे ते टायमिंगलाच त्यान देतात. परत हाय ना आपल्यासनि जरा, हा आपले जर कपडे नको असेल, त्यांचे जर कपडे जर घालायचं असेल, त्या कपड्यास्नि खरे पैसे द्यायला लागतं.
म्हणजे वेगळे चार्जेस आहेत तिथं
हा व वेगळे चार्जेस आहे त्याचे. कितीही पाहिलं नाही पण हा हा हो, पन्नास पन्नास रुपये आहे कपड्यांसाठी. पण ते कसं, ते चांगले वाटत नाही ते दुसऱ्याने घातलेलं असतंय.
ते बरोबर वाटत नाही घालायला.
हा ते बरो बरोबर वाटत नाही. मग आम्ही जातानाच आहे ना, मुलांचं आमचं आणि ते असं वाटत होते की चार दिवस बाहेरच चालोय.
उम बापरे!
आ ह तसे पाण्याची बॉटल, म्हणजे तिथलं पाणी चांगलं आहे की नाही काही माहीत नाही. मी विकतचं कशाला घ्यायचं तेवढंच पाणी वाजवायचं म्हणजे आम्ही गाडी करूनच गेलो होतो ना.
हा -हा
हा, मग एक सात आठ जण होतो आम्ही मग आम्ही पाण्याच बॉटल घरातूनच घऊन गेलो होतो आम्ही मोठी. बाहेरचं काय घेतलंच नाही मग असं वाटत- तर हा असं वाटत तर टॉवेल आम्ही -ती आमच्या चौघांचे कपडे असं वाटत होत की चार दिवस